काही नाही काय करते वैष्णवी?
काही नाई.
हाव का, स्वयंपाक झाला का?
अ तुच बोलती घे. काशा आहे नाही बाई ते नाही गेलती.
लयच जीवारीेक काय तील शाळेच?
नाही आजचे दिवसच नाही गेलती.
हाव का तुम्ही लाड करतेय बी तिचा.
आजची दिवस नाही गेल ती आ तुमच्या पोरीला घेऊ घाला की.
हा ते हेलते का आज?
हा.
आमची मक्का किती खाल्ली बाकरान.
सारं खायला बाातुमच्याच
ह तुमचं?
आमचं बी खायले. हा लावून आले मी आजच.
ते मागून नेऊ घट ना काय ते वाळ घाठलं बी.
उक्ता.
आमचं नि उगच भ आम्ही मांगाच्या वर्षी लावलो हो ते.
हा काही काही नाही उगवतं.
हा का.
मग काय चालेलय तुमचं.
काही नाही बसरे.
हो का दादू काय करत उद्या खरा आता कॉल.
हा.
ऊद्या कुड चालले.
कुड नाही त्या मंगल बैस जाणच. मंगलपर स्थित गत आजुक बायापा.
अ का आदले वादलं करशाव का?
ती मंगलबाई म्हणते पैशाचच करा अस. आदला बदला नाहीयत .
निंदाला.
हा इन तु म व अनस्ततय.
हा ना आदल्या बदल्या खरं आपण.
हा बरं.